हॅलो.
हॅलो.
हम् कुठं आवाज मोठा आहे ते ना.
येतोय की.
जोरात का आवाजी दे नाही शक.
त्याल टिमले
आह..
आ.
हचा आवाज काही मोठा नाही येत नाही. ए मम्मी.
हॅलो.
हा का ब्लूट
ह उप्पर आहे उप्पर हडकायच. हम्म मम्मीचं
स्वच्छंत्रालयात. चंद्र का हांकासला नाही. ह
बस थांब मीच घालतो ब्लूटूथ. काय करायल्यात?
आम्ही टेरेस वर आलो चंदन सारा भरीव आहे. पौर्णिमा वाढतात.
हम् बोल.
चंद्र ग बगलेस तर भारी.
बर तेला या पडिंगास रात का हात लगने का नाही झाडांको.
का ते पण सांग.
हॅलो.
झोपत्यात ते पण.
आणि काय करतात तुम्ही?
काय ग? त्यात दोन्हींच्या धुणं भांडे करतात.
दिवसा त्यांनी
बरोबर आहे की, कार्बन डायॉक्स त ते टॅन रात्री ऑक्सिजन सोडत्यात.
हम्म ह हम् ह हम्. टेरेस वर आलोय टेरेसच्या टेरेसवर आलोय बॅलन्स संपलाय.
काय करणार आहेस आता.
मी जाणारे खाली. यायलोय ग काय करतीस बघायला. हॅलो.
हम्.
काय केलीस तू गणितच अ घे कि इंग्लिशची.
हा घे की चालतयं मला शिकव काय ते इंग्लिशचं एक्झामपल तयार करायच. केल्यास ना तू पूर्ण. हा.
होय म्हणजे काय पूर्ण कस खोलू? तर अ आ बरोबर प्रॉपर झालं व्हय असत्यांत वेगळ वेगळी पुढं तर चुका अ म्हणजे फॉर्म्युला चूकला की हुतय गं सोड लगेच लक्ष्यात नसत्यात माझ्या
तर माझं काय चूकवू नकोस आणि तू पण चुकू नकोस.
होय होय माझ्या मुळ मी मी चुकलं तर चालतंय खर माझ्यामुळे तू चुकायला नको व्हनी आ.
एडवर्ब.
ते कुठं केलं? ते सांगू नगोस. एडवर्ब.
अगं सांग की हा.
एडवर्ब म्हणजे विशेषणाबद्दल हम्म म्हणजे एखाद्या शब्दाबद्दल अधिक अधिक माहिती सांगण्यासाठी, तेवढच मी सांगू शकतोय.
आणि अडजेक्टिव म्हणजे
विशेष विशेष याला काहीतरी विशेष दर्जा देण्यासाठी.
हम्म.
लाईक ब्युटिफूल स्मार्ट असं का
हम्म.
पुढ.
बरं आता विचार
आज केचल तुमही त निशचयल आ जल तुबा कनसो
थोडंस केलंय. ह चार पाच वाक्य केलतो.
मी सांगूतो कसं करायचं काय?
हम्म.
मला ज्या कळते हा.
हम्म.
ल ब बर सगळं खाल्ली. आता कन्सिडर करायचं, एक वाक्य ते ऍक्टिव्हॉइस म्हणजे सिम्प कुणाच वा वाक्य असते हा हम्म. आता ते कन्व्हर्ट कसं करायचं, मी माज़ माझ्या भाषेत सांगतो. आता कन्सिडर कर. प्रेझेंट
हम्म.
थांब.
सांगतू माझ्या काय पाट नाही तक्ता, सांगतो तरी पण
तक्ता याचा
तक्ता माझ्याक म म्हजे माझ्या नई नई. तेच त नाई लागत. त्यो एक हाय नोट्सचा हा.
होऊदे पहाट साकर हे माझं, हम्म हॅलो? सिमपल प्रेझेंट मध्ये काय करायचं? सांगतो ऍक्टिव पै वॉईसमध्ये हा अ बग सिम्पल प्रेझंट आणि सिम्पल पास्ट दोन्ही मध्येच ते ऍक्टिव्हचा पॅसिव होऊ शकतय, फ्युचरमध्ये नाई मॅटर कर तेज हा हाय अस राहतय.
ह.
हम्म. सांगतो पास्ट आणि प्रेझेंटच
हाय असं म्हणजे पुढं मागं पण होत नई.
म्हणजे चेंज होत नई, पॅसिव मध्ये होऊ शकत नई पास्टच अ फ्युचरच हम्म
हा.
कळतंय काय? आता काय करणार सांग. प्रेझ अ सिंपल प्रेझेंट मध्ये सांगतो, हम्म जर फर्स्ट फॉर्म फारर्म परत य ई एस एस एस एस आणि अ काय म्हत्यात त्याला हेल्पिंग वर्ड डूू अ डू अ डू डज अस तसं काय तर असले.
तुला ट्रीक सांगतो थांब, हा हा ते माहिताय की तुला आता कन्सिडर तर सिम्पल प्रेझेंटमध्ये काय आय. आ आय प्लेइंग क्रिकेट. हा. हे सिम्पल झालं. हयात तू कुठलं हा ह्यात कुठ हेल्पिंग वर्ड आहे काय. हाय काय. हम्म आ आय प्ले प्ले प्ले आय प्लेड क्रिकेट. हम आय एम नाही. आय प्लेड क्रिकेट हा असं हेल्पिंग वर्ड आय एम मगाशी होता हेल्पिंग वर्ड. आत आता हेल्पिंग वर्ड जो आहे. हा आता आय आय प्लेड क्रिकेट हा.
हा.
पास्ट मध्ये गेल ना.
हा.
हम्म आता
ये हे प्लेड प्लेडच कस काय पास्ट म्हणू शकतील. प्लेडच पास्ट मध्ये कसं म्हणू शकतो.
पलेड तर तिच रूप ग. आय प्ले प्लेड क्रिकेट हा ऐक ऐक तर सिंपल प्रेझेंट सिंपल प्रेझेंट.
हा
हम्म.
हा.
आता ह्याच कनवर्ट पॅसीव्ह मध्ये कसं सांगू काय? आय लेड क्रिकेट हा हे सिम्पल वर्ड आहे यात कुठलं हेल्पिंग वर्ड नाही आहे हां.
हम्म.
काय जेव्हा हे -ल्पीग वर्ड एक पण नसत. तोय. तेव्हा जेव्हा पॅसिव्ह करत असतोयं तेव्हा हेल्पिंग वर्ड एक घालायचा हम.
हम्म.
म्हणजे आता एक घालायचं म्हणजे आता. पण त्या जो मेनवर सब्जेक्ट आहे. त्याच्यावर डिपेंड असणार आहे कुठल्या वर्ड घालायच हा. आता आय प्लेड क्रिकेट झालाय वी प्लेड क्रिकेट आय प्लेड आणि वी प्लेड वेगळं आहे. हा हम्म कळालं काय? आय वेगळं वी वेगळं हा. आता आय म्हणल्यावर प्लेड क्रिकेट क्रिकेट.
वूई हा.
वुई वेगळा हे सेंटे्स वेगळ. ते सेन्टेन्स वेगळं दोन एक्साम्पल्स द्यालोय मी.
हम्.
ह. क्रिकेट. इज. पेड बाय प्लेड बाय मी हां. आय म्हणल्यावर मी हं आणि मी एकटं हाय म्हटल्यावर ईज. हम्म. कळालं काय? आणि तर उई व्हय म्हणजे आपण सगळी... हम्म? व्हय म्हणजे अनेक वचन पिरलेते. ते हा.. ता वी प्लेड क्रिकेटचं ते हा वुई प्लेड क्रिकेट ह्यात पण.. हॅविंग व हेल्पिंग वर्ड एक पण नाही आहे.
हं.
हंम. मग? अं, वी प्लेड क्रिक.. केट क्रिकेट.. अं, आर प्लेड -
हं.
केम - बाय वूई, बाय वूई नाही, बाय अस. वुई नियत बाय
होई लाच काय
हॅलो.
हं..
आणि दुसरं..
दहा मिनिटं झाल्यात वरचे थांब.